हा आता बोलू शकता ना वेळ आहे का तुम्हाला? हो बोला ना, जरा अहो मला एक विचारायचं होतं ओ, लाल माठाच्या भाजी बद्दल.
काय?
लाल माठाच्या भाजीबद्दल विचारायचं होत.
लाल माठाची भाजी ती उपवासाला वापरतात.
अच्छा. पण ती असं काही आहे का त्याच की कोणी कोणी लोक खाऊ नाही शकत ती त सगळ्यांना चालते.
सर्वांना चालते ती.
पण, बर म्हणजे अशी का?
तुमच्या इकडे बनवतात का?
हा लाल माठ खूप फेमस आहे, आमच्या इथ तर खूप खातात बाबा.
आमच्याकडे फक्त नवरात्र उपवास वगैरे असले ना तर लाल माठाची भा भाजी हे ना भाकरी बरोबर बनवतात. भगरीच्या भाकरी असतात ना त्याच्या बरोबर भगरीचे डोसे
ह बरोबर बरोबर, अच्छा म ती उपवासच खातात का? इथे तर ती मार केट मध्ये असते तर बरेच जण ते खातात हेल्दी आहे ना ती खूप.
हो आरोग्यदायी हो.
बरोबर, तर तेच वेगवेगळ्या भाज्या अ मला एवढं खाणं होत नाय, पण मम्मी असते ना ती बनवत अस तिला आवडतं असं सगळं भाज्या, पालेभाज्या बनवायच, असं सगळं तर ती आणत असते.
वरण भात कसं करतात? वरण
वरण मध्ये ना मला थोडसा अ वेगळ्या पद्धतीने मी करते म्हणजे ते आपलं वेगळी नाही पद्धत अ नेहमीचीच खोबर आहे ना खोबर आणि जिर ते वाटून घ्यायचं, वाटण त्याचं आणि ते फोडणीत घालते मी
आणि कोथंबीर मिरची आपलं तेच नॉर्मल जे फोडणी हाय तीच
नाई मी असं आहे ना भाज्यांसाठी करते मुगाच्या डाळीचे भाजे त्याच्यासाठी करते. आणि वरण कसं करते, कधी मूग आणि मसूर मिक्स करते. कधी तूर, मूग, मसूर मी-मिक्स करते. कधी तीन डाळी एकत्र मिक्स करते.
हा हा हा वरण करते. माझ पण असत दोन डाळी असतातच, म्हणजे एक तर मूग आणि तूर नाय तर मग मसूर पण वापरते मी.
मी-मी कधी एकच डाळ वापरते कधी दोन.
अच्छा. मुलांना समजा असं काही मटकी वगैरे खाण्यात आलं नाही ना तर मग दुपारी वरण बनवून देते डाळीच. हा अरे, एकतरी कडधान्य पाहिजे म तुम्ही म्हणजे असं आधी तयारी करता का आठवड्याची? हो मला हे हे सगळं बनवायचं असं काय प्लॅन करता तुम्ही? नाही अजिबात नाही, जे भाजी मिळेल तस पण लक्षात ठेवता की बायकात ती गोष्ट आली पाहिजे.
हो.
आणि म मला ह्याच्याबद्दल पण विचारायचं तो दह्याबद्दल दह्याबद्दल काय असतं, रात्री खायचं नाय वगैरे असं काय असतं काय?
नाई दह्यात लॅक्टिक बॅसिलस असतं ना. तर त्याच्यात ते दही रात्री खायचं नसतं.
अच्छा. पण मग मग त्याला फोडणी दिली, किंवा त्याच कढी वगैरे बनवली ते चालतं का?
हो ते चालत.
नुसत दही नाही खायचं.
हो.
दहीभात पण चालतो ना?
हो दहीभात पण चालतो.
बरेचजण ते सांगतात दही खायचं नाही म्हणून, पण मी म्हटलं आता कढी वगैरे तर खातोच आपण रात्री. मग कसं?
हो पण त्यात पाणी टाकून मिक्स करून केलं जात ना. म दह्याच ताक बनतं ना तेव्हा.
हा म्हणजे ताक चालत?
हो ताक चालतं.
नुसतं दही साखर खातात वगैरे ते नाही खायचं. साकर नाही ख्यायच दह्यात त्यापेक्षा तुम्ही हा. त्या दहीमधी टाकून खायच. ते कस काय टाकुन घायचं भिजून पाण्या पाण्यामध्ये का डायरेक्ट दह्यात. भिजवायच्या
किंवा तुम्ही पमकीन सीड असतात ना भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, त्या पण खायच्या आहारात
पण त्यापण दह्यामध्ये टाकून खातात? नाही मी फक्त चिया सीड्स हेना त्या दही मध्ये टाकते
खारी खोबऱ्याचे लाडू करतेात ना? त्याच्यात मग भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया टाकते.
हा हा
आणि रोजच्या आहारात जवसची चटणी घ्यायची.
अच्छा जवसची चटणी आणि त्याच्यामध्ये काय टाकायचं लसूण?
को जवसमध्ये का? काही जण तीळ आणि जवस एकत्र करतात खोबरं पण मिक्स करतात. पण मी फक्त माझ्याकडे हे सर्व काय प्रकारच्या चटण्या केले जातात ना पाच प्रकारच्या हो जवस ती मी वाटूनच ठेवते आठवड्यातून जवसची चटणी वेगळी असते शेंगदाण्याची वेगळी असते तिळाची पण वेगळी असते.
हम्म
खोबऱ्याची चटणी असते मग ते मी सेपरेट सेपरेट करताय.
हम् मोडीब
आपली मी जवसची कशी करते फक्त जवस हळद टाकून भाजून घेते आणि मीठ टाकून आणि ती मिक्सर ला वाटते मिरची टाकून
हा नाही म्हणजे तुम्ही भाजता ना हळद टाक आणि मीठ टाकता?
हो हळद मीठ भाजताने.
वेगळी पद्धत आहे मी कधी ऐकल नाही असं मी फक्त भाजायचं तर नुसतंच ते भाजणार. पण हळद आणि मीठ का टाकायचं म्हणजे भाजतना?
ते चांगली होती. चविष्ट होते ना चव येते तसे अजिबात चव लागतं नाही म्हणून.
आयडिया चांगली आहे तुमची मी ट्राय करेल. हा बरोबर बरोबर. हे चांगले भाजतानाच त्यात हळद आणि मीठ पण टाकायचं.
हो
आणि बाकीच मग आणखी काय टाकतात जिरं आणि लसूण का?
हो बाकीच्या काही जणं लसूण पण टाकतात जवसच्या चटणीमध्ये.
खोबऱ्याच्या चटणीत पण टाकतात.
हो खोबऱ्याच्या चटणीत पण
ते हेल्दी ऑप्शन आहे बघा. चांगलं तुमच्या कडणं ट्रिक कळाली मला भाजतांना, मी तर काय करते एक बडीशोप घेतली ना हा
एक बडीशोपच्या डब्यात आपलं काय म्हणता त्याला भोपळ्याच्या बिया तीळ आपले
भोपळ्याच्या बिया, तीळ, सूर्य फुलाच्या बिया हे सर्व एकत्र करते बडीशोप मध्ये आणि जवस पण आणि सकाळ - संध्याकाळ मुलीला खायला देते. ते तर खूप चांगलंय. ते जे मासिक पाळीचे प्रॉब्लेम हे ना ते दूर होतात आपले हार्मोन बॅलन्स होतात. चांगल्या आहेत म्हणजे हे बिया जेवढ्या असतात त्या
हो. त्या टाकायच्.
आणि त्याचे लाडू पण बनवता तुम्ही.
काय?
लाडू बनवत? हो लाडू पण बनवते. कशे बनवायचे लाडू. शेंगदाणे आणि खजूर
नाही खारीक पावडर घेते. खोबरं घेते, खोबऱ्याची पावडर करून. अन त्यात गव्हाचं पीठ, उडीद डाळ पीठ आणि सर्व प्रकारच्या भोपळ्याच्या, सूर्यफुलाच्या त्या बिया, काजू-बदाम गोडांबी, सर्व टाकते त्याच्यात.
हम्म पण मग हे गव्हाचं पीठ, वगैरे हे भाजून घेता की कच्चच, नाही गव्हाचं पीठ भाजून घेते तुपामध्ये
थोडंस
ते बी बोलले
आणि खोबरं पण भाजून घेते, तुपामध्ये बारीक बारीक खोबरं केलेलं, पावडर आपली केलेली नाही साखर नाही गुळात.
गुळामध्ये बनवता, अच्छा! पण खारीके तर मग तरी पण थोडे टाकतात. तरी कसलं-तरी पण गुळ टाकतात. गुळाने लाडू बांधले जातात ना, चिकट-पणा येतो ना. खजूर मध्ये का नाही बनवत. खजूर मध्ये ड्राय- फ्रुट्सचचे लाडू मी सेपरेट बनवते. हम्म
हे बाह्याच हेच पद्धत पण काजू, बदाम, गोडांबी. मखाना सर्व एकत्र करून, खजूर ते लाडू सेपरेट बनवते.
अरे बापरे! एवढ्या सगळ्या ह्याच्यात तुम्हाले वेळ मिळतो एवढं सगळ बनवायला मग, हो दिवसभर म्हणजे तीन-चार पदार्थ होत्यात रोज. शिवाय कोणी कामाला पण नाही माझ्याकडे. बाप रे बाप! चटणी बनवणं, लाडू बनवणं, स्नॅक्स बनवणं असं चालू असतंय.
हो. मग मुलं कधी स्कूल मधून शाळेतून आले ना कधी आपलं आपले मुरमुरे नाही का ते देते पिवळे करून त्यांना शेंगदाने ते टाकून त्याच्यात कडीपत्ता, खोबरं, हिरवी मिर ची भडंग हा आणि कधी फुटाणे फुटाण्यानी मुलांचं पोषण चांगलं होत ना? फुटाणे बरोबर आपण आहे ना? मुरमुरे द्यायचे.
फुटाणे, मुरमुरे.
हा ते खूप पौष्टिक असतात. मधल्या वेळेत हाय ना? मीटिं करते त्यांना.
भारीच आयडियाहेत तुमच्याकडे तर. अ् रोजच एवढं सर्वणे बदलून बदलून. हा ते तर आहे, हे चांगलं आहे ना? मुलांना अस वगैरे नाही मागते तर? बाहेरच मागत नाही चिप्स दे.
नाही अजिबात नाही, नाही. अजिबात नाही पूर्णतः बंद आहे आमच्या इथे. मी, आम्ही दूध सुद्धा घेत नाही. आजकाल मुलांना हाय ना? दुधातून, दुधा, दुधामुळे ना खूपच त्रास होत आहेत. मुली ना लवकर पिरियडस येन.
हो बरोबर आहे. ध जे गाई असतात ना त्यांना इंजेक्शन दिले जातात दूध वाढत नाही. ह.
मग त्याच्यामुळे त्या कॅन्सरचे पेशंट घरात व्हायला लागले, प्रत्येक घरात.
ठीक आहे, चालेल बोलूया परत मग. मी आता, ठेवू का? हो हो धन्यवाद.